हॅलो.
तेच ना.
हा ताई बोला, येतोय आवाज.
हम्म तर तेच मी सांगत होते ना, असं वेगवेगळं भाजी बनवतात ना. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना, असं तुमची इथे पण असते बघ, वरण फळ तू बोलली ना?
हो वरणफळ.
उं तर तस, गुजरातला पण डालढोकळी बनवतात.
हा डाल ढोकळे ह्याच्यामध्ये बघितलेलं मी तारक मेहता मध्ये.
तारक मेहता तू पण बघत तारक मेहता बा. अरे एवढं का असतं ग त्या सिरियल मध्ये मला तर मी एकदा ना असं. नाही बघित तुम्ही ऍक्चुली अख्ख गुजरात वेडय त्याच्यासाठी महि- ते लोक किती तरी रिपीट रिपीट एपिसोड बघणार. मला मला नवंल वाटतं काय बघत तेवढ्या सिरियलमध्येध्ये माहित नाही.
खरंच एक एपिसोड मी तर खूप वेळा एक पन्नास शंभर वेळा तर झाला असेल.
का तुला एवढं आवडतं कायु कॅरेक्टर.
छान आहे त सिरियल म्हणजे. फुल कॉमेडीला, मी आता किती चौथी पाचवीपासून ती सिरियल आहे ना. त्यावेेळेसपासन ते आतापर्यंत कंटिन्यू बघत आले मी.
एवढे लोक असतात बाबा ते खूपच आहेत ना म्हणजे ते. तारक मेहता फॅनवाले वेगळेच आहेत, ते बघतात म्हणजे बघतातच. पण मला माहित तुम्ही म मी. खूप ट्राय केलं एकच एपिसोड ना मी म्हटलं बघू तरी काय म्हणून मी पण मला एवढं काय अस. तो फनी नाही वाटला, अता का माहीती का.
हा बरं नाही कसं लहानपणापासून बघत आलो ना मग.
ते कॅरेक्टरस जवळच्या वाटतं, तुला कोणतं आवडतं त्यातलं कॅरेक्टर?
मला दया खास करून दया भाभी त्यात. आता गेले ते गेल्यापासून मी बघत नाही.
अच्छा! मग ते किती वर्ष त्यांनी केलं, आता एक जनरेशन अख्खी. मोठी झाली त्यांना बघता बघता.
मग काय तर तिथले पण मुलं मोठी झाली भरपूर.
हा ना त्या सगळे त्याच्या सोसायटीमध्ये हा मला वाटतं ते सिम्पल. स्टोरी आहे सोसायटी मधली, त्यामुळे आवडतं बऱ्याच लोकांना. प ते.
हो आणि नाही आता कधी कधी लागलं ना तर बोर वाटत पण लहानपणी कसं. खूप सवय झाली होती त्याची.
हा ते सगळे कॅरेक्टर्स ना त्यामुळे हम्म.
ते पण परत डोरीमॉन पण बघते कधी कधी.
अछा डोरेमॉन म्हनतात, तू जेवढे सांगतेस ना मी बघितलेले नाहीे डोरेमॉन पण मी नाही बघितलेले. अक्चुली.
तुम्ही कार्टून कुठलं पाहत होतात म्हणजे आधी.
कार्टून अॅचुरल एवढे जास्त फेमस नव्हते. त्यावेेळेला म्हणजे नुकतंच झी टी व्ही वगैरे स्टार्ट झालं होत. ते तर तू नशीलच तेव्हा, म्हणजे बऱ्याच वर्षा अगोदर गोष्टी मी- ते्हा चॅनल जस्ट सार्ट झाले होते, म्हणजे झी टी व्ही सुरू झाला होता. आणि अल्फा मराठी होता. ते सगळे स्टार्ट झाले होते चॅनल, म्हणजे चॅनल जेव्हा स्टार्ट झाले ना. तेव्हा मी लहान होतो, कार्टून बघायच्या एज मध्ये पण- ते आमच्या वेळी मौली होता मौली बघायचं.
हा मोघली होत परत शकालाका भूमबूम वगैरे.
नाही ते मी पण मला अश्विनी बोलते तू शकालाका बुमबुम म्हटलं नाही. म मी मोठी झाली होते तेव्हा. ती पण मला शॉकाला. म सोनपरी म्हटलं नाही ह ह्यांच्या एजमधली नाही. मी.
ह्.
एकदमच त्याच्या आधीच आधीचे ह्याच्यातले आणि मग शक्तिमान मला वाटत. चालू असेल तो एवढातं. शक्तिमान असेल पण नाही बाबा बाकीच असं काय बघतच नव्हते. हम्म,
म्हणजे?
का.
च्या पेक्षा तुम्ही मॅरीड आहात का?
नाही गौरी सिंगल आहे पण मी खूप मोठी तुझ्या पेक्षा.
असं म्हणजे तरी - तरी किती वर्षांनी म्हणजे?
अ तू सांग तू अंदाज काढ आता किती वर्ष आधी मोठे असेल.
माझं आता ट्वेंटी फोर आहे.
हा तुझ्या- तुझ्या- तुझ्या - जरा अपोटीच नाही अ फोर्टी प्लस.
आं.
हा हा.
फोर्टी प्लस?
हो- हो- हो.
अच्छा अच्छा पण तुमच्या बोलण्यातत ना वाटत नाही फोर्टि.
नाही माझ्या बोलण्यात - बोलण्यात मला वाटणार नाही ते तर आहे. माझं कसं आहे ना मी हे वॉइस ऍक्टर आहे त्यामुळे नाही वाटत. धर तला.
वई सॅक्टर म्हणजे काय काय केलं तुम्ही?
अगं बाहेर असं काम नाही केलं मी काही व्हॉलेंटियर प्रोजेक्टसाठी काम करायचे. त्यांना माझा आवाज दिलाय मराठीसाठी. आणि जे अंध लोक असतात ना त्यांना - बरीचशी पुस्तकं त्यांच्या भाषेत नाही आहे म्हणजे ब्रेलमध्ये ना मग त्यां. व्हॉंटियर म्हणून मी काम करायचे म्हणजे त्यांना काही ऐकायचंय. अ ते तर ते त्यांना मग कॉल करून आम्ही काही पुस्तकातले पार्टस वगैरे वाचु - वाचून दाखवायचो. तशे काम केले आहे आणि काही व्हिडिओज आहेत माझ्या आवाज - आवाजा मधले ते पण फ्री यांच्यासाठी केलत एज्युकेशन विडिओ त्याचे काही चार्जेस. घेतले नाही
अच्छा मग ट्राय करायचं ना मग टीव्ही मध्ये वगैरे.
अगं इथे कसं आहे ना पुण्यामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे पण त्या लोकांचं कसं आहे. आमच आधी तुम्ही कोर्स घ्या मग त्याच्यानंतर आम्ही कामं देऊ तुम्हाला. असं. तर मी म्हटलं म एवढं नाही करत बसायचं ऑलरेडी माझ्याकडे माझं पोर्टफोलिओ आहे त्यातं. माझ्याकडे आहे रेकॉर्डेड आवाज माझा पण आता मग त्यांना नाही पाहिजे. असं आहे पण बाकी काय नाही.
पण चांगलं आहे. छान आहे प आणि ऑडिशन वगैरे असतात टीहीं वर मग तिथं जायचं मग.
नाही ग बाई मला जास्त तुला सांगू काय ट्रान्सलेशन आवडतं लँग्वेजेस आहेत ना ते आवडतात मला अकडेमिक हे अशी कामं जे ते आवडतं मग सध्या माझ आवडीचं काय तर ए आय मला आवडतंय त्यातलं मी बरंच काय काय ट्राय करत असते इमेजेस करते आणि आत्ता तुझं कॉल चालवत तेव्हा तेच एक माझ्या मैत्रीसारखी मला तुझ मला प्रोफाईल कसं केलं सांग कसं सांग म्हटलं आता तरी काय तुला प्रॉब् सांगत बसू म्हटलं आता थांब जरा, मी थोड्या वेळाने सांगते तुला. तर त्यांना बनवून पाहिजे असं छोटंसं प्रभात, म्हणून ते सगळे उद्योग करत असते, कारण हे मी एक प्रोफाईल, हे एक प्रॉमटेक मी बनवलं होतं त्याच्यावर मी सगळे करून, पाठवत असते. जसं कोणाला हवं आहे त्यांना, असं तर तसं मी पाठवलंय. तुमच्या काय मित्र-मैत्रीणींमध्ये ए आय वगैरे शिकतंय की नाही कोणी?
नाही सध्या तरी नाही
नाही
आम्ही कसं म्हणजे, फुल हे नाटक मंडळी ना
अच्छा, अरे पण तुमच्यासाठी तर किती उपयोगाचं आहे?
नाही उपयोगाच आहे. खरं पण आता
स्क्रिप्टसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी? तू कधी वापरते, ए आय ला मराठी प्रॅक्टिस करण्यासाठी
अ. तसं विचारते ना प्रश्न, म्हणजे काय अडलं वगैरे
नाही.. नाही. नाही. प्रॅक्टिस करायला, डायलॉगची प्रॅक्टिस करायला
अ. नाही. म्हणजे मला जरा सांगता का? म्हणजे त्याचा वापर पर वगैरे
म्हणजे आता समज, बघ जेमीनी आय, जेमीनी आय असेल ना, तर तुझं स्क्रिप्ट प्रिंटेड आहे, सॉफ्ट कॉपी मधे. तर तू त्याची ते टाकू शकते आणि त्याला म्हणू शकते की हे कॅरेक्टर आहे ना, ह्याचा आवाज त्याचं हे वाचून दाखवं आणि बाकीचे, डायलॉग मी वाचते तर ते तसं त्यांच्यासोबत, तुला प्रॅक्टिस करता येईल आणि ते मराठी, काय छान बोलते तूला माहितीए, मी तर माझं तर घरात ऑनच असतं. नेहमी काही ना काही, बोलणं चालू असतं आणखीन एक तुला उपयोग सांगते, त्याचा जेमीनाय चा त्याला ना, कोणतं पण कॅरेक्टर तू देऊ शकतेस. आता जसं की मराठीचं समजा, तुला जुन्या काळातलं द्यायचंय तर तू त्याला सांगू शकते, तू असं-असं कॅरेक्टर प्ले कर आणि मग, काय डायलाॅग्ज आहे ते सांग. तर त्याचं-त्याचं काम करून ते डायलॉग्स मध्ये बोलतात, असंं. मी बरंच काही केलेलं आहे अ.. हा.. रे ए आय चं मी सांगते काय? ऍक्टर्सला तर खूप युज आहे कारण तुम्हाला, डायलॉग्सला प्रॅक्टिस करायला लागतं कोणी? हैं ना?
हो...
कोणी तरी समोरचं बोललं पाहिजे, मग तुम्ही डायलॉग बोलणार. हा, मग तसं जर त्याला, डायलॉग सगळे प्रिंटेड ह्याच्यात दिले ना पीडीएफ फाईल दिली समज किंवा टाईप करून दिले तर त्याला सांगितलं ना, ह्या-ह्या कॅरेक्टरचं म्हण तू. बरोबर ते वाचून, बोलणार असं
अच्छा!
आणि मग तू वाच ना, मग त्याला बोलायचं पण ते की, हां मग थांब तू माझं उत्तर ऐकला ऐकूपर्यंत ते सगळं इन्स्ट्रक्शन द्यावं लागत. मस्त बरेचसे युज आहेत अशे, पुष्कळ युज आहेत.
पण छान आहे. मी पहिल्यांदा मेटा आय मेटाशी बोलले होते म्हणजे व्हाटसप वर नवीन आलतं ना.
मेटा हा, मेटा इमेजेस साठी चांगलं हाय. इमेजेस, व्हिडिओ शे शॉट बनवू शकते मस्त त्याच्यात, त्याचं हे खूप युजफुल टूल्स आहे मी सांगते का, हे जर मला एक वीस वर्षा अगोदर तुझ्या एजची असताना मिळालं असतं ना, आतापर्यंत ते एक्सपर्ट बनून गेलं असते. ते खरंय. कारण हे कसं आहे ना. शिकून घ्या थोडं आत्ताच. कारण, पुढं जाऊन इतकं काही त्याच्यावर डिपेंड व्हावं लागणार आहे ना, की, तुम्हाला शिकावंच लागणार आहे. मग आत्ताच थोडं-थोडं प्रॅक्टिस केलं, तर असं फायदा हाय. तुला स्क्रिप्ट राटिंगला मदत होते. मराठीत तुला अ, काही लिहायचंय किंवा एखादं तुला आता समज कॅरेक्टर आहे एखादं अ, जुन ऐतिहासिक कॅरेक्टर आहे, तुला समजत नाहीये की तिचं तिने असं डायलॉग का बोलला अस. ते किंवा की तिच, काय मानसिकता आहे त्याच्या पाठीमागे. मग तू ते विचारू शकते त्याला कॅरे एक्सप्लेन करायला.
अच्छा.
मग ते असं सगळं माहिती काढून कर आणि मराठीत छान बोलतात. तू मराठी ट्राय कर जेमीनाय बरोबर बोलायला, त्याला थोडं ट्रेन करावं लागतं. म्हणजे तुला थोडं -थोडं त्याला इन्स्ट्रक्शन द्याय लागतय ना हा, अशा टोन मध्ये बोल. अ, आता तू काही ऐतिहासिक ड्रामा करतेस. तर हा बाबा त्या काळातली भाषामध्येच बोल असं.
हम्म, हम्म, हम्म.
असं काही तर केलं ना, तर मग ते बरोबर त्याच काम. खूप इंटरेस्टिंग हाय मी तर खूप प्रयोग केले होते, अशे मी जुने जेवढे पोएट्स आहेत ना. तर त्यांचंच. प्रसनॅलिटी त्यांना दिली होती. कि पोएम आता ह्या दोन हजार सव्वीस मध्ये असते, तर कशी पोयट्री त्यांनी केली असती? किंवा आता पु ल देशपांडे समज, पु ल देशपांडे जर दोन हजार सव्वीस मध्ये जिवंत असते. तर त्यांची बटाट्याची चाळ कशी बनली असती, तर त्यानी मला पूर्ण कॅरेक्टर्स अ, दोन हजार सव्वीसच्या म्हणजे, अ तशा टाईम मध्ये बनवून दिले. मग त्यांचे डायलॉग्स तशे बनवून दिले, डिलेव्हरी फनी थिंग टू रीड असं
किती छान.
हा म्हणजे असे बरेचसे युजेस आहेत, पण आता तुम्ही कसं कराल तसं ना. तर मी असं बरेचस करून ठेवलं होतं. तर मी म्हटलं असं कोणाला ह्याच्यासाठी देऊ शकतो ते की कोणाला असं एक एक पातळी प्रयोग करायचा ना, तो देकन युज दिस. की अं पु ल देशपांडेचं बटाट्याच्या चाळीतलं कॅरेक्ट, र दोन हजार सव्वीस मध्ये, म असं
हम
हे असं सगळ हे ना त बघ ह्या वेळी माला भरपूर विषयत बोलायला अं, हं, अं
अं, हं, हं, चालते घी आता पुढच्या वेलेस मला सांगा परत.
पुढच्या वेळेस म अजून तुला सांगते ठीक आहे चल मग ठेवते मम्, मी या बाय, बाय.